हॅलो.
हा बोल ना काय म्हणतेस.
अगं काही नाही मी तेच मागच्या वेळ आपलं बोलणं झालेलं. आणि मध्यंतरी. बराचसा ब्रेक गेला आपला म्हटले ना करूया बऱ्याच दिवसांपासून कॉल पण नाही केलेला.
अच्छा, अच्छा, हो चांगलं चालू आहे ना, पण माझं काम चालूच आहे. आता उद्या असेल सुट्टी नाही नाही रविवारी पण माझ काम असतं कारण आमचं कसं स सात दिवस पूर्ण आठवडाभर ऑफिस चालू असत ना, त्याच्यामुळे प्रत्येकाने अशी एक वन, वन, डे ठरवलाय सुट्टी घ्यायची. त्याच्या अकोडींग म ते आम्ही सुट्टी घेत असतो.
अच्छा, म्हणजे त्यात अ ठरून घेतात तुम्ही.
हा वेग हा प्रत्येकाने हा दिवस ठरलेला असतो. की रविवारी माझी सोमवारी तुझी मंगळवारी तुझी
आई ग छान ना, पण मग पण मग सोबत सगळ्यांना, भेटत नाही तुम्हाला सुट्टी
हा सोबत नाही भेटत कारण कसं आमचं काम असं आहे की आम्हाला अ सात दिवस ऑफिस अ अ खुलं ठेवावंच लागतं ना,
अच्छा, अ कोव कोणत्या सेक्टरमध्येध्ये काम करतेस तू?
अ अ माझं ही कसं घरी रिअल इस्टेटचा आहे ना त्याच्यामुळे आमचं कस ऑफिस चालू असते संध्याकाळी, आठ वाजेपर्यंत.
हम्म आणि एज्युकेशन वगैरे कसं कुठे केलंस तू, म्हणजे कोणत्या?
माझ एज्युकेशन वगैरे के तर एमबीए केले दिल्लीमध्ये अ लग्नानंतरच केल्या दिल्ली मध्ये केलेल्या हो हो हो एम बीए मी तिकडे केलेलं आहे. माझं लग्न झाल्यानंतर. त आणि त्याच्यामुळे मग ते त्या क्षेत्रामध्ये मला नोकऱ्या आहेत, भरपूर पण हे कसं होतं आपल्याच शहरामध्ये जवळच्या जवळ असल्यामुळे. चला म्हणलं इथेच करूया कारण आपण रोज येणं जाणं आपलं त्याच्यामध्ये कस असतं की तुम्हाला सकाळी लव उठावं लागतं सगळं घरातला आवरायचं परत मुलांचं पण बघायचं असत, त्यांच्या शाळा त्यांचा नाश्ता हे कर जा संध्याकाळी येणार ते मग आपल्याला, कसं प्रवास करून थकायला होतं त्याच्यामुळे म्हटलं जवळच्या त अस की आपल्या आपण गाडीवरून जाऊ शकतो. आणि लगेच येऊ शकतो. आणि थोडस सिटी बाहेर म्हणलं, की दुसऱ्या मोठ्या सिटीमध्ये जायचं झालं की थोडासा वेळ पण जातो कमी कमी जिथं आपल्याला आपण आठ तास, काम करणार आहे तिथं आपल्याला अ दहा, ते अकरा तास धरून चालावं लागतं. आणि प्लस दोन तास एक्स्ट्रा म्हणजे वेगळे कसे की आपले सकाळचे, उठायचे आवरायचे संध्याकाळच्या, वेळी आवरत बसायचे बसायचे असं होतय मग ते तुझ कसं काय आहे.
मक मक मीनल आणि शिक्षण क्षेत्रात आहे खर तर मी आता आणि आ आधी लग्नाच्या आधी एज्युकेशन कम्प्लिट झालं होतं माझं आणि त्या लग्नानंतर तर मग काय मूल झालं मग घरच्यांच, कसं होतं. आणि घरचे थोडेसे असे आ, आ, नोक नोकरीला विरोध करणारच, होते आधी हा स्ट्रीकच होते आधीपासून हा की नाही. अ नोकरी वगैरे काय नाही ठीक आहे शिकली, वगैरे पण बाळ पण झालं आणि त्याला सांभाळायचं किंवा काय? त्याच्यात होते पण मग झालं कस माहिती, का ग कोरोना आला आणि कोरोना मध्ये म्हणजे एवढ भ किती भयानक सिच्युएशन बघितलेस सगळ्यांनी म्हणजे टचहुड मला तसं काही हां फेस नाही काय करायला लागलं पण मग त्यानंतर ना, कुठेतरी आन तर मग हो ना आपण विचार करायला शिकतो बघ अशा काही घटना जेव्हा घडतात. मग त्यानंतर मला विचार आला की नाही हे बघ ठीके आपला नवरा छान कमवतोय त्याला चांगलं व्यवस्थित सगळं आहे पण मग कुठं कुठतरी आपण पण स्टेबल होण फार गरजेचं आहे. कारण काय माहिती का ग हे कोरोना मध्ये आपण अशाच केस जास्त बघितल्या कि अ देव ना करो भविष्यात आता दोघांपैकी कोणालाही काही होऊ शकत. मग एखादा हे झाल्यानंतर तर मग बाकी फॅमिली ची जबाबदारी कोण घेणार किंवा काय मग यातूनच मी थोडं माझे मिस्टर राना व्यवस्थित समजावलं एक प्रकारे तू म्हणशील की काउन्सलिंग सारखंच मी अगदी म्हणजे मी स्वतः आधी स्टेबल झाले. हा येस येस म्हणजे आपण म्हणतो ना असं चेंज केलं त्यांच
हा तेच ना त्यांचं मत परिवर्तन केलंच म्हणायच त्यांना सांगून सांगून सगळं
येस आणि आधी कसं व्हायचं की मी ना वेगळ्या वेग अजून जास्त चिडायच मग त्याच्यामुळे व्हायचं काय एवढे क्लॅशेस व्हायचे मग मी थोडस हे झाल्यानंतर तर मग मला वाटलं की नाही ठीक आहे मला माझा मु द्दा सांगायचा आहे ना मग मी भांडण करून किंवा आरडाओरडा न करून चांगलं गळ्यांनी सांगण्याचा प्रयन केला तसही ऐकत नाहीये मग त्यापेक्षा तेंव्हा समजून बघते ठीक आहे ऐकतील किंवा नाही ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर नाही ऐकलं पण मी माझी थोडीशी पद्धत चेंज करून बघ ते आणि ती पद्धत खर तर मला खूप उपयोगात आली. मी त्यांना बसून छान समजून सांगितलं आणि ते रेडी झाले पण ते कुठल्या टर्म व रेडी झाले की ठीके हा तुझा हट्ट आहे ना नोकरी करण्याचा तू कर मी काहीच तुला म्हणत नाही. पण मग मुलाकडे दुर्लक्ष होतं कामा नये घराकडे दुर्लक्ष का होता कामा नये आणि तू माझं नको टेन्शन घेऊ मी माझं माझं बघतो मी मी म्हणजे घराचं पण मी बघेल असं काही नाही की मग तूच कर तिथं तुला अस नाहीये मुलाकडे पण बघेल पण बऱ्याच वेळा काय होत ना चिडचिड व्हायला लागते बघ आणि त्यांनी बघितल्या होत्या म्हंजे त्यांना अनुभव होता या गोष्टीचा की एक वेळ ते कि चिडचिड व्हायला लागते मग घरच्यांवर बाहेरचा स्ट्रेस घरात निघत असतो हे त्यांना माहिती होत.
हा कारण तणाव पण हेच असतो ना कामामध्ये त्याच्यामुळे जरा होत थोडं फार जस
एक्झॅक्टली आणि तेव्हा माझा मुलगा पण काहीतरी लहानच होता. अगदीच लहान नव्हता. त्याच करू शकत होत सगळ व्यवस्थित असा होता मग मी स्टार्ट केलं पण त्यांनंतर स्ट्रगल वेगळाच होता एक तर मी गावाकडची म्हणजे माझं जे शिक्षण होतं गावाकडे झालेलं होतं. म्हणजे गावाकडे म्हणजे शिक्षण माझं व्यवस्थितच झालेलं होतं पण आपल्या गावाकडे काय प्रॉब्लेम तो इंग्लिशचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. ठीके तो माझ्यासोबत पण होता. सो जिल्हा परिषदमध्ये शिकलेली असल्यामुळे आणि थोडसं माझ माहेरचे वगैरे शे तकरी कुटुंब आहे. सो इंग्लिशचा मला खूप मोठा प्रॉब्लेम आला. आणि तिथून आल्यानंतर मी जेव्हा एवढा मो ठ्या शहरांमध्ये जेव्हा मी स्कूलमध्ये जाऊन रिज्यूमे वगैरे द्यायला लागली. एक तर काहीच कळत नव्हतं काय चाललंय इथे आणि पर्सनॅलिटी पण आपण पाहिजे तशी लगेच ग्रुम नाही होत ना आपण आल्यानंतर ठीके होती मी व्यवस्थित अस काही नाही पण त्यांची जी रिक्वायर ्मेंट अस त्यानु मी फिट बसत नव्हते मग एक घरातून एवढा संघर्ष बाहेर निघाल्यानंतर मग तो एक वेगळा टास्क होता. माझ्यासाठी मोठा टास्क होता. मग मी त्यासाठी ते पण मग परत स्वयंपाक करताना म्हणे किंवा जेव्हा जेव्हा रिकामा वेळ भेटेल तेव्हा इंग्लिश कस इम्प्रूव् करता येईल त्याकडं मी क्लासेस वगैरे नाहीच लावले माहि ते नई का... पण माझा आधीपासून.... क्लास लावून इंग्लिश शिकता येतं... ह्या गोष्टीवर माझा आधीपा पासूनच विश्वास न्हवता... म्हणजे प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं पण हे माझं मत होत वैयक्तिक... सो मग मी युट्यूबवरचे व्हिडिओज बघितले रिझ्युमे कसा बनवणार? किंवा डेमोलेसन जो आपण देतो, इंटरव्ह्यू जो देतो तो कसा मी छान आ करू शकेल. एक मिनिट, इथं खूप आवाज येतोय. सो त्याच्यावर मी थोडसं फोकस केलं. आणि टच हुड मी खरंच खूप छान छान काम केलं त्या गोष्टींवर... आणि त्यामुळे मग इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यूची प्रिपेरेशन असेल डेमो छान झाल -झ- जा म्हणजे डेमो छान झाला. आणि पर्सनॅलिटी माझं खर तर आतापर्यंत पण वर्क होत नाहीये त्या बाबतीत... मी थोडीशी मागे पडलेली वाटेल तुला. असं मग केलं जॉईन असं पर्सनलिटीच्या बाबतीत तू सांग ना गं मला थोड्या टिप्स दे मला ना राहण्याच्या बाबतीत होतच नाही ते छान
कसं असतं अं... म्हणतात की आपण स्वतःवर प्रेम करणं खूप जरुरी असतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? स्व स्वतःवर प्रेम करायला जेव्हा आपण लागतो ना त्यां वेळेस आपण, आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीला सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो. हो मग तुम्ही स्वतः साठी चांगले कपडे घालू लागता किंवा चांगलं दिसण्यासाठी जे बी काही लागतं.. समजा मेकअप करायचा असेल किंवा काही वस्तू आपल्याकडे आणायच्या असतील तर आ पण आणतो. आणि त्या पद्धतीने आपण स्वतःला बदलवायचा पण प्रयत्न करतो. मग ते साठी तुम्हालाच पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की, स्वतःवर प्रेम करणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नही ना तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदल नाय करू शकणार. असं मला वाटतंय कारण ते खूप महत्वाचं असतय. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशा-
हल्ली तेच तर हो..
हं ना नाही तिथं असं तीच म्हणते ना की जेव्हा तुम्ही आरशात स्वतःला बघता ना त्यावेळेस सुद्धा स्वतःलाच प्रश्न प्रश्न विचारला पाहिजे. की बाबा मी अशी का? आणि मला हेच्यात काय बदल केला पाहिजे. आणि त बदल करण्यासाठी ना... स्वतःला खरोखर... निदान- आपल्या बारा तासामध्ये एक तास तरी स्वतःसाठी दिलाच पाहिजे आणि आपण बदल केलाच पाहिजे. बघून मला ह्याच्यापेक्षा सुंदर दिस दिसायचंय... असा जर विचार आपण केला ना मग आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो मग ते कपड्यांमध्ये म्हणा किंवा आपल्या बॉडी म्हणजे आपल्या शरीराची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये ते आपल्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये हळूहळू बदल फरक पडत जातोय म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हाला सकारात्मक विचार केले पाहिजेत. त्याच्यासाठी की हो मला हे करायचंय. आणि मी करणारच आणि मी शंभर टक्के करू शकते कारण मला माहितीय, की तेवढी माझ्यात ताकद आहे किंवा माझ्याकडे थोडी शक्ती हे की मी माझ्यामध्ये बदल करू शकते. आणि तो तेव्हा बदल होतो. त तर तू कसं बोललीस की. मी ते शिकले की कसं बा डेमो द्याचा किंवा कसं काय करायचं म्हणजे तिथं तुला तुझा जो विश्वास होता. की मी करू शकते. शंभर टक्के करू शकते मला इंग्लिश कमी येतय तरी पण मी करू शकते. हा विचार करून. तू जेव्हा केलास ना व्यवस्थित झालं आणि तू करून दाखवलस. म्हणजे तिथपर्यंत तू प्रयत्न केलेस, तिथ पर्यंत मला ते तीत पर्यंत मी प्रयत्न करणार. आणि तू तीत पर्यंत प्रयत्न केलेस आणि तू स क्सेस म्हणजे यशस्वी पण झालीस. त्याच्यामध्ये झाले ना बरोबर हा म्हणजे
हम्म हम् नाही नाही पण मग कसं आहे म ती का? आता ती ती मला मनापासून आचिव करायचंच होतं तिथे माझं फोकस पण बऱ्यापैकी होत. चांगला ह मला म्हणजे काही दिसायचच नाही मला फक्त तेच दिसायच
हा म्हणजे कसं कसं असतं माहिती आहे का लक्ष आपण एक कसं एक लक्ष ठेवलेलं अस बाबा मला करायच आहे आणि जेव्हा आपण त्या लक्षकड आपण प्रयत्न करत असतो ना तर आपल्याला दुसरा काही दिसतच नाही आपण करताच राहतो ना आपण दुसऱ्या डोळ्यात समोर काही ठेवत नाही तेच ठरवलंच मला हे करायचं मलाही करायचं मलाही करायचंय. आपल्या डोक्यात तेच चालू असत आपला मेंदू पण आपल्याला आदेश देत असतो बाघ तुला तेी करायची ना आपल्याला मार्ग पण दाखवत राहतो ना आपण त्या पद्धतीने कार्य करतो. आणि मग त्यामध्ये आपण यशस्वी होतोच.
की मी नक्कीच फॉलो करेल